बोल. हॅलो.
हां बोल.
हा काय म्हती
बोलात काय करूल बोल ना आवज
काही नाही आगं हा येते बोल.
ह.
कश काग
हा बर.
हॅलो हा म्हटलं कशबद्दल बोलाय. हा बोल म्हणलं कशाबद्दल बोलायचंय.
बोल कोणत्या विषयावर बोलती झाला का स्वयंपा
अ हा स्वयंपाक नाही ग अजून चालू आहे. करायचंय आता तुझा
राहिली म माझं झालंय काय भाजी खेळते. आता आम् स्टची रेसिपी
वाांग वाांग.
वांग मग तू कस वा अंगवाणी द्या आता त्याची रिसिपी सगली
ह हा वांग हे बघ वांग चिरून घ्यायचं
हा
पाण्यात निवळं टाकायचं शेंगदाण्याचा कूप मीठ मिरची सगळं त्याच्यामध्ये टाकून कोतंबीर कडी पत्ता याच्या फोडणी देऊन ते भरून आस फोडणी ला टाकायचं
अच्
कुकरच्या दोन-तीन शिट्ट्या होऊन द्यायच्या झालं वांग
मी कसं करते कांदा तांबाट वांग एक कांदा तंबाटी लसूण अ कोथंबीर त्याची ग्रेवी करून घेतय वांग्याची रुंग घेते त्याची ग्रेवी केली का त्या तेल टाकून तो ग्रे पूर्ण तळून घ्यायचे त्या वांग्याचे ग्रेवी म पूर्ण वाफेवर होऊन द्यायचे वाफेवर होऊन द्याला ह ते पूर्ण वाप म्हणजे तेल्सटर त्याच्यानंतर त्याच्यात पाणी टाकायचं थोडं प्रमाणात टाकायचं जास्त नाही टाकायचं.
बिन पाण्याचा वा खऊन द्यायचा अस असं.
हा बिन पाण्या वापरून द्यायचं त्याला तसं भारी काचेवर
ह हम् हम्.
हो ते
ंग तू हम् तुझ पद्धत वेगळी माझी पद्धत वेगळी मी पण आता हा आता तसच करून पाहते तू सांगितलेलंप्रमाणे
हम्म मस्त ना आरोग्य असं करायचं आणि लय असं पातळ नाही बा
हा हा थोडच पण टाकायचं असं
हम् पाणी टाकायचं
हॅलो ह हा हा
हम्
बाकी काय
काय नाही मग बाकी स्वयंू झा आ हो सार तुम
नाही आलं आमच्याक पाऊस उघड आहे पाऊस आता पण असं का बोल सारखे बरबर बरबर बरबर बरोबर चालूत होती सकाळपासून
माझ्याकड नाही आहे
हम्म
थो प्रमाणात
हम्
अ झाले वाला पोळ्या करायची
बाजी काय बाजी केली तू
ढोबळी मिरची भरून
हा का
ती छोटे छोटेडबळे मिरचे त्या मग त्या निरून केले त्याला दिवसातून खाल्लेच नाही मी म्हणलं करून
हा त्याने ते करपट ढेकर येते
ह चांगली लागे ते पण मस्त लागे
हम्म ये पोरं खाते नाही ग मला आवडते पण आता
हम्म
कोरडी डोब ढोबळी आवडतीया.
थोडी अशा आंगचरशे चरायचे.
छान लागे ते
हम्म
बाकी काय म्हणते मग हा
बाकीचं टाइम किती आहे. दहा मिनिटाचा होऊन द्यायचा ना कॉल
ह हा हा तुझे पाच मिनट झाले. चार मिनटं झाले.
तेच तर
लई हळू बोलायला लागत त्याच्यात
हा ना हम्म हम्म
हल जाला एना क तुत आपण आहे थोडं थोडं खाऊया का त्यांच्यासोबत भाकर
तू कोणाला केला होता काण
अगं कोणा आला ते असत कर्मवर बाहे जरा ते ना ते विचारता बाइ कोणी फ्री आहे. का हा पण त्यांना करायचा कायदा म्हण त्या विचारता तुम्ही कुठल्या काय? हे झालं का मग कशाबद्दल बोलायचं असं विचारून घ्यायचं मग बाल
हा हा.
बर काही नाही काही नाही हम्म
दोनच कॉल करायचे आहे ना
ते शारदाच केलं असत कॉल आणि योगीता ताईचा मोबाईल इकड हे करून साईला ह हा करायला लावायची मी इकडून बोलायच मग जास्त
ये देव ते तर लॉगिंग कसं काय करत तुला माहिती नाही मला तर काय कळत नाही लॉगिंग कसं करायचं.
मी केलं होत इकडं ते योगीला उभे घे नव्हता ना आता योगीता मला म्हटली. मी तुला कॉल करीन म्हनल पड मला केला नाही मी का तुला करू.
खाण्या ते मला तुझा कॉलच आला नव्हता माझा ना नेमका फोन आहे ना हे होईल होता.
बॅलन्स नाही
अन त्याच्यात बॅलन्स मारलाच नव्हता ना मग त्याच्यामुळ फोन म त्याच्या म्हणत तो किंवा फोनच आला नाही मला असं त्याच्यामुळ
हम्म
दिवसभर घरी घरी घरी घरी मला अस करमणा सुद्धा मला उद्या घरी जायचं. मग काय काय नस एका ठिकाणी बसून बसून कटाळा आलाय मला
दुकानात का बर नाही गेले
हा बघ बाल्या होता त्याचे पप्पा होते. नव जणी.
ह्यवा
उद्या घरी उद्या घरी जायचंय म्हणजे जावा जावा घरी निरोप टाकले. कस टा अग्रह टाकले ना मग कस टाक टाकले का टाकले.
हा.
तो आववर फनायचे ते फनायचं होत मग. आलंय की काय झालंय ते कळायला पाहिजे की यांना काय पाणी म्हणजे जा नायकल तर हरामी हाय बाई.
अहं ओके.
काय नाय आता स्वयंपाक केलं.
माझ्या पोळ्या राहिल्या भांडी भिंडी आवरली आता घे हळूहळू पोळ्या करू बसलो का बसलो. कसले सस कॅप्चर ते करायच दहा ला ऍप बंद होते.
काय?
ते शाळेच केस कॅप्चर
हे एवढं काम आहे ये मंदा वयनीला जमतं का ग?
करीत असल मग
किस्त
अगं करायचं काही नाही मंदा वयणीला ते काय हो ते काय काय पाहिले घालपंढ्यारात त्या हे नाही जमत नाही त्यांच त्यांच करून मोकळ राहते आणि तेवढ पुरत तेवढं करून आणि एक कारत जास्त हे नाय करत.
हम हम
का आंग काढून घ्यायचं प्रतेक कामातून आणि तर व्यवार पण राहत ना. माझाला जात जामा जास्त आहे ना.
हा तची जमा जास्त
येतो जात जा त्यांचं काय की ना सगळे जनरलचे पो नॉर्मलचेच पोर दाखल होती ती नाय का नोटीस निघाली होती बरं एवढे सगळे नॉर्मलचे नाही राहू शक तर ना
हा.
तेव्हा साहेबांची व्हिजिट आली तेव्हा सापडली ना ती. मग एवढं कुठ राहू शकते मग. विजिट होती.
मग तिला म्हणले आग अस नाही सगळे पोर नॉर्मल थोडे राहू शकते, अस एस ओ डब्ल्यू ओ डब्ल्यू मध्ये राहतात. पोर.
आ
एवढ्याशा म होता येतो दोन हजार रुपये प्रवासान भात्यासाठी पण मग इड जर दोन तीन नोटीसा निघाल्या
हो तिचा मूळ नोकरी जायचं काम. कशी रात्र पळते सरकारी नोकरी काही सोपी नाही.
हा. नाव नको घेत जाऊ यात रिंग होते बर का. आह् हा अक्कला सांगते ना. नाव नाही घ्यायचे ऍप ये ना काउंट होतयेत तिकड.
असं काय आहे का?
हम्म
ह् बरोबर
आज गरम होत आलं त येईन पाऊस संध्याकाळ
आग का सकाळ पासून गरमचं होऊ राहिलंय आणि स दुपारचं ग दुपाराना वार सुटलं होत. सकाळी पाऊसही आला होता कवर पाऊस चालू होता.
पण एवढा नव्हता ग
अगं भुरभुर चालू होती. इकड सारखा येतो काबर काय माहिती. आमच्या आमच्या वंजरवाडीला पाऊस, आमच्या उंदरवाडीला पाऊस नव्हता.
हम
आणि इकड सारखा काय येत र मग त्या साई त्याच्यामुळ का काय काय माहिती
झाले दहा मिनिटात
आ झालेे दहा मिनिट.